हॅलो
हॅलो
हा कमली
हा लागला, गंआता.
हा ग आता लागून गेला ग फोन अगं सांगू का मला ना चुकीचा नंबर डायल केला होता मी
असं
हा त्याच्यामुळे आता म्हणजे फोन नाही लागत होता.
हा माझ्याकडून पण तो कॉलच, नही, होत, ना, खरचं, नाही होत
काही नाही ग आता बसली, आहे, मी.
बसलेली आहे का आज काय काम केलं का.
काही नाही ग माझी तब्येत पण नाही बरोबर ना ग.
हा
आला, होता, मला पेशंट हा, दोन दिवस झालय ग, म्हणजे बरं वाटतंय थोडं तरी पण.
अस का?
उन्हामध्ये ते त्या दिवशी म्हणजे आमच्या इकडं शिबिर आहे ना ग चोवीस तारखेला?
हा हा मोठं.
हा शिबिर ठेवलं इथं मराठी शाळेमध्ये आपलं वायब संस्थेकडूनच
हां.
आपल सगळं मॅळम, सर वगैरे येतील आणि शिबिर आहे आरोग्य तपासणीच.
आम्हाला पण बोलवणार का.
हा आता स काय माहत ग? मॅडम सांगणार का? यायचं ना ग मग. आम्हाला मॅडमानी स सांगितले सगळ्या गावात म्हणजे हो जायचं घरोघरी जाऊन सगळ्यांना माहिती द्यायची कि आपलं शिबिर आहे. आणि काय आजार वगैरे असेल तर सगळ्यांना सांगायचं आणि आणायचं असं मला मॅडमानी सांगितलंय. रंजना मॅडमांनी.
असल डॉक्टर कुठून येणार आहे?
अ ते पण नाही अजून सांगितलं ग? पण माले मा सर आणि आपले राकेश सर, सोनाली मॅडम असं असतील असं वाटतंय मला.
असं का तर आम्हाला पण बोलवणार तिथं
हा, काय माहित? -
सगळे जर राहणार तर मदतीला तर
हा नाही ना ग? हा म्हणून त्या दिवशी आम्ही मग अध्यक्षकडे आणि अंगणवाडी ताईकडे, सरपंचकडे असं आम्ही गेलो ना? उन्हामध्येच तिकडं म्हणजे अ फिरलो मग त्या दिवशीच मला ताप आला ग आपण तसच पण फिरत असतं ग उन्हामध्ये पण असं काहीतरी असं दुखायचंच असेल ते. आजारी पडायचाच वेळ आला असेल माझा त्याच्यामुळे दिवस जस असेल माझा का काय माहित? हा ना? हम्म. काय मग बबले? हा, आता बरं वाटतय
हा वे.
हम्म. काय मग? हा ग आज योगा दिवस आहे ना गं? केला का तुम्ही?
हा केले ना.
हा किशोरी मुलींना गोडा केेले का?
हा गोडा केले, ते आश्रमशाळेमध्ये पण त्यांचा पण योगा दिवस होता
हा.
मग आम्ही पण थोडे चार पाच मुली गावातली जे आले ते
हा.
आणि तीकडन शाळेमधलं, मधली मुली बोलवून तिथेच ऑफिस मध्येच त्यांचे मग योगा ती आमची पीयर लीडर होती ना?
हा.
त्यांनी करून दाखवलं होत.
अस का? हा चांगलं झालं आज योगा दिवस आहे तर आम्हाला पण मॅडमांनी सांगितलं आहे पण आता संध्याकाळी ग द परत शेतामध्ये चालले गेले ना ग मुली काही काही. परणी हा पेरणीसाठी हा
त्यामुडे
हं
शेतात चालले जातात.
हां परत बघ माझी तर पियर लीडरच पण आता डीफार्मसीला नंबर लागला आहे ना. ती पण चालली जाणाराय आता. हा
आमच्या इकडे पण माझे एवढेच दोन मुली आहे ना पियर लीडर धनवंती ताईच्या एक पण नाही आहे.
नाही का हा.
नाही ना ते पण बाहेर गेले का शिकायला वाटतं.
हा अगं माझं पण आता असंच होणार आहे. जाणार आहे ती आता पंधरा दिवसाने जाणार वाटतं ती.
असं
हम्म.
परत आ मी तर योगा मला माहिती नाही त्या म्हणजे जळगाव का दडगाव गेले होते तिथं गेलीच नव्हती ना मी. मंग हे मुली गेलेली होत्या ना असं.
हम्म.
मग ते मुली बरोबर शिकून आल्या ना ते बरोबर मग योगा करून दाखवतात.
अ माझी पण एक पीयर लीडर गेली होती ग तिलाच सांगणार होती मी पण ती शेतात चालली गेली. हा
ते शिकलेल्या मुलीचं पाहिजे नाहीतर मंग आपल्याला तर मंग जमणार नाही ना तसं
हा बरोबर आहे ना ग
हम्म
काय फायदा होतो योगासन केल्यामुळे ते त्यांना सांगाय सांगता यायला पाहिजे ना गं. हम्म.
ह सांगता यायला पाहिजे योगा पण दाखवता यायला पाहिजे. तेव्हाच.
हम्म.
आणि ते किचन गार्डन वाले किती तुमच्या गावामध्ये देणार आहे.
अगं मी किती म्हणजे सात-आठ घरं गेली होती पण काही एवढं म्हणजे एवढं लावायला परत आपल्या घरात एवढं माणसं पाहिजे. वांगी किती लिघणार ते काय म्हणजे दोन-दोन तीन- तीन दिवसाने निघतात म्हणे तर आ आपल्या म्हणजे आपल्या घरात तर एवढं माणसं नाही आहे. असं सांगत होते गं ते लोक मी दोन तीन म्हणजे आठ घरं गेली.
असं
नाही नाही नावच नाही दिलं आणि किचन गार्डन साठी थोडं देणार का असं सांगतात ते.
हा तेच म्हणतात गेल्या वर्षी ती तीस रोपं दिलेले होत तं ना तेवढेच दया ताई एवढं जागा किती लागणार? असं
हो माझं पण ग मग तुझ्याकडून पण एक पण नाही आहे का?
दोन आहे माझ्याकडचे पण हा. मी पण किती घर असं विचारलेलं होतं वांग्याचे रोपबेट, णार आहे जाव गाय एवढी एवढी पाहिजे. तर नाही एवढे रोप एवढे वागे लावे हा.
हम.
जागा एवढा नाही आहे ताई. कापूस किती महाग आहे आता कपाशीचा बिवारा घेतला गेला.
अ नसकच सांगतात ना गं हम्.
हा. मग एवढं मो मी पण ते ताईला विचारलं.
हम्म.
हा शेती जास्त राहिली आणि पाण्याची आणि घराचे लोक.
हा पाण्याची पण सुविधा पाहिजे पाणी भरायला असत तेच लोक.
हा ना.
हम्
काही पण असे, तीस तीस रोप तरी पाहिजे होते म्हणजे,
हम्म
लागलेस तर चाळीस महिलांना दिलेले दिले असते.
हा ना ते किचन गार्डन वाले तयार आहे गं ते अजून सांगतात, एकदम छान वांगे म्हरणे बाईच मस्तच छान म्हणजे, चव पण चांगली येते असं सांगतात. ते भाया हम् अजून भेटणार का तर आम्ही, तर आपल्या घरासाठी म्हणजे लावतो म्हणे असं सांग
हा असं का. तेच म्हणतात गं, ताई तसच विसारतात. एवढे जास्त वांगळे नाही लावायंच आहे आम्हाला. थोडे फारच पाहिजे असं म्हणतात. थोडे फार भेटले‍, काय आज गरोदरसंधामध्ये, सगळ्यांना दिलं ना तरी पण ते घेऊन घेतील.
हा गे हा ना म्हणजे तीस तीस रोप पतीलं ना आपण ते मस्त आराम सि टेन्शन नाही मग ते घेऊन घेतात ना गप्प.
ठेऊन घेतात.
हम्म
आणि एवढे एक एकर जागामध्ये एक एक्कर जागामध्ये काय किती रोप लागणार आहे?
ते फार मग जास्त, साडे साहशे असं देणार आहे नां गं असं सांगितलं ना सरांनी? हा भरपूर झाले आ साडेसाहशे तर.
हा ना भोरपूरते‌ आले ना.
आणि भेंडी पण देणार असं,
भेंडी?
हा भेंडी पण आहे.
वांगे आणि भेंडिका?
हा वांगी आणि भेंडी.
का मेथी आणि पालक पण भेटणार आहे की तिला.
ते पालकच काय नाही सांगितलं ग सरांनी, नाही. मालेमा सरांनी सांगितलं होतं की, अ वांगे आणि भेंडी भेटणार आहे असं सांगत होते.
अच्छा
मला तर दोनच महिला भेटलेली आहे, दुसरे भेटून नाही राहिले ताई यात. आता आज उद्या तर द्यायचीच आहे, कोणाचं टारगेट. नाही भेटले का. अजून उद्या यादी द्यायचीच आहे त्यांना सरांना.
हा, ना. बावीस तारीख सांगितली बाई. म अजून असं म्हणणार ते मला तर तू गेलीच नसेल, सांगितलंच नसेल असं म्हणतील ना, ग मॅडम पण आणि सर पण. हा... अजून बघते मी नाहीतर संध्याकाळी अजून जावंच लागणार.
हा...
ह...
नाहीतर मग सरांना सांगावं लागेल एवढे-एवढे रोपो नाही सांगतात सर.
हो, ना. हा, ना. नाही तर बघू नई तर तस आपण सांगून राहयचं. एवढं जर रुप नाही घेत असतील तर किचन गान सा टी. हां...
तर ते अ मले मास्तरांना फ सांगाय
हा मालेमसारम हा
सुरेखा ताई काय करते ग ती फोनच
ग ती आज शेतात गेली होती म्हणे, कपाशी लावायला गेली तर फार ऊन आहे ग म्हणून घरी आज ग हा आज गेली होती शेतात. पण फार ऊन आहे तर माझ्या मु म्हणजे तिच्या मुलांना घेऊन गेली मला ने तर अर्धी पिशवी लावली म्हणे कपाशीची आणि बाकी आहे तर अजून स संध्याकाळी जाऊन ये, तर घरी येऊन लागलो म्हणे.
असं का, आज फार ऊन आहे, हवा पण कमी झाली आता.
हा... पाऊस-पिऊस येणार काय माहित आता.
हा, ना. एवढे दिवस किती वारा चालत होत-
हगा सगळा सगळा जून महिन्यात संपण्यात आला, पण अजून पाऊस पण नाही येते गं. आपल्या शेतकऱ्याचं काय माहिती, काय होणार आहे आता. ह... आता सगळं लोकं वाट बघत आहेत ना ग पाण्याचीस.
नाही होणार. हा, नाही ना. पिठ पेरणी पण करू देणार नाहीत. आता ना खूप लोकं म्हणजे मग मग मका पण लावला गेलेला आहे आणि कपाशी पण लावाय लागते.
हा चालूय ना ग आवते हे लोक आम्ही काही नाय अजून सुरुवात नाही केलीय
नाही का
हम पाण्याचीच वाट बघतोय नाही ग तिनच एकर आहे माझं शेत पण दुसऱ्याच शेत धरून धरुून करतो ना ग आम्ही पैशाने
आस का
हा भाड्याने असं करतो ना शेत
हा हा
तिथं मग एक एक म्हणजे एका ठिकाणी दोन लाखाच धरल आहे आम्ही ते करतो आमच्या तीनच एकर हा या वर्षीच
हा हा काय लावणार आहे मग ति
अ कपाशी मका असं लावायचं हाय
हा कपाशी मका
हा
चांगलं राहील मग
हा मंगलताई ग भेटली का तुला
हा भेटते ना ती
हा चांगली आहे का मंगलताई
हा व चांगली आहे काल पण गेली होती मी तिच्या घरी
हा
हा जणवंती ताईच्या घरणं जवळच ना ग
हो ग मीन पण बघितलय ना घर ताईच त्या दिवशी मी आली होती ना आपलं ते खेमदास हॉस्पिटलवाले ते आले होते ना त्या दिवशी शिबिर होत होत नाही का शहानाला त्या दिवशी मला पण भेटली मंगलताई माझं घर इथं आहे मला दाखवलं चल असं म्हणत होती ती पण पण आपल्याला टाईमच नाही भेटला ना ग परत ते आपण जेवण बनवलं त्यांच्या साठी डॉक्टर लोकांसाठी मग काही त्यांच्या घरी काही माझ जाणंच नाही झालं गेलीच नाही मग मी हम
जर असं काही राहिल का काम आपलं तर खूप धावपळ